हॅलो! आवाज
हा येतोय ना.
नमस्कार.
नमस्कार.
काय जेवण वगैरे झालं. शाळा का? नाही आज झाले चालू.
हा आज झाल्यात.
हम्म.
आप आपल्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र अशा काही भागातल्या झाल्यात
हा झाल्यात चालू आज थोड काही म्हणजे काही अजून झाल्या नाहीत ते उष्णतेच्या लाटेमुळे
हा. विदर्भामध्ये
विदर्भामध्ये झाले असतील आ तर काय तेवढं काय हा अंदाज नाही मात्र आमच्या इकडे झाले चालू
म विदर्भामध्ये तीस जून पर्यंत आहेत बहुतेक सुट्ट्या
हा हा.
जुलैला शाळा सुरू होणार आहे
ते कशामुळे म्हणजे तीस जुलै त्यांनी तारीखी केली
तीस जून, तीस जून
हा तीस जून
ते उष्णता जास्त हाय पाऊस कमी हाय कधी लेकराच काही बरं वाईट झालं - झालं म्हणून
हम्म हम्म हम्म.
तारखेला का तरी पण कोर्टामध्ये हस्तक्षेप घेतला आणि कोर्टाचं म्हण नका एवढ्या हच्यात करू नका उष्णता काऊ जाऊ का-
हम्म हम् हम्
यालं मी चल जेवन केला का? केलो हा वरण भात लोणचं, हम. मला ठेवलास की का? तू मा आ आज आईस्क्रीम खऊ, आईस्क्रीम होतस, चल चल मग याल मी हळू हळू आ खिडक्या बंद कर हो खिडक्या बंद करून येतो. चल मग झालं तुमची जेवण?
नाही आता जायच थोड्या वेळाने जेवण
मुलगा म्हणतोय जेवण केलं वरण भात खाऊ लोणच खाऊन आलो. हम. हम एकोणीस तारखेला ला होईल आता तीन महिने, तीन वर्ष हम. जुनला एकोणिसाला हम
मजे तुमचं आता सध्याच वय किती? ते
पस्तीस रनिंग
पस्तीस आहे का रनिंग? म्हणजे तुम्ही खूप मोठे आहेत, आच्या बरका.
हा आम्ही सगळं करून बसलोत.
ह. ह. ह. पस्तीस म्हणजे डायरेक्ट अ खूप झाले ना म्हणजे, माझ्या वडलाचाच वय आता किती बावन्न असल, बावन्न ह चाळीस पंचेचाळीसच्या वरच असल.
हम.
हम, म्हणजे आम्ही अजून काहीच नाही.
नाही तसा काही नसतं वयाचं होत राहत. ते काही योग असतात. काय टायमिंग असतात.
हा ते झालं रिअली अ तुम्ही जास्त एक हे आहे ना तुम्हाला आमच्या वरचा
हम तस काय नसत. अनुभव आता आताचा फायजी चा काळ आहे पहिल्याचा आपला टूजी चा काळ होता
ते बी आहे
हा त्यामूळ त्यापेक्षा पिढी फास्ट आहे खूप आता काय आव ज्या काळात आपल्याला काही बोलता येत नव्हं काही करता येत नव्हत आता जेथ मुलं तिथंच मोबाईल एक एक सिलेक्ट करतात युट्यूब बघतात म्हणजे कुठं काय आहे ते सगळंच करळतं
होना ते तर
त्या मनान आपल्याला फक्त फक्त कॉलिंग फोन उचलायच एवढंच कळत होतं
हम
त्यांच्या मूळ काळाप्रमाण होत आमच्यापेक्षा तुम्ही हुशार तुमच्यापेक्षा आता पुढची पीडी येणारी हुशार असंच होत रा हो का
फरक पडतो थोडा अनुभवाचा याचा
थोडस हेच पण होत आता आता सगळ्या सुविधा भेटायल्यावा्हायला पहिले शाळेचं दप्तर म्हणलं कि ते पिशवी घ्यायची खताची गन्याची गुंडाळायचं निघायचं
जसा काळ बदलत आहेत
ह आता पहिले आपल्याला गाडी म्हणजे बघायला भेटत नाही आता लहानपणी मुलगा म्हणतो गाडी पाहिजे
अगोदर सायकल त्यावेेळेस आम्ही म्हणजे अगोदर सायकलच सायकलच एक घ्यायची होती असं पहिले होत
हा दहावीच्या पेपरला जाताना मला सायकलवर घेऊन जा पेपर द्यायला जाव लागले काळ
हो ना आत्ताची मुलं डायरेक्ट हो डायरेक्ट गाडीत घेऊन येतात
आता काही ठिकाणी पचवीसावीस ते इलेक्ट्रिकल बाईक घेऊन येतात मु
हा ते स्कूटी हम्म
आणि आपली तर काळ कसा आहे सायकलचा
सायकलचा काळ फक्त मलातर असं फक्त म्हणजे त्या्या जुन्या सायकल आहेत त्या बंद पडून जाणार आहे डायरेक्ट
हम्म नाही बंद पडणार आता लोक डेरी वाढायसाठी पुन्हा सा एककरीकडे आलेत
स
जुनं ते सोनं झाला होता ते परत हम्
असं होत ना जसा काळ बदलायला तसं म्हणजे आता सगळंच वाढायल ना म्हणजे काही नुकसान बी होतय
हा चल ल आलं ना च ल आलं च तूबी आलीस का झिप्रे हम् चल बाळा आलो मी लगेच च होता मग तुमचे जेवण वगैरे झाले होत सर
हा आता जेवण करायचं दहा पंधरा मिनिटांने हम्म
पप्पा, हां आता एवढा काॅल झाला का करतो जेवण, हं लेकरं वाट बघत असतील.
हो का मंग बाकी काय?
काय ना बघ आता पाऊस येईल वाटलं, का आला नाही. बराबर करायच नाही.
हम्
गावाकडे थोडं मस्त वाटतय ना वातावरण. हम् शहरामध्ये कस जरा दम गुठल्यावाणीच वाटतो.
शहरामध्ये प्रतेक गोष्ट पण विकत घ्याव लागते.
हं, विकत बी घ्यावं लागते, म्हणजे असं वातावरण बी आपण बाहेर बसायचं म्हणलं उठायचं त म्हणलं की ते, पूर हे होऊन जाते ना म्हणजेच तिथं राहाव वाटत नाही, आता आम्हाला कसं जास्त गावाकडच यावं वाटते ना.
अजून किती आहे आताच आले का उगाच सांगायचय कोण आलंय काय नाही आले हो ना मग तर
बाकी काय नाही बस आता जेवण घेऊन वगैरे करायचं थोड्या वेळा ना, हम् बसायचं थोडं मित्र आला गप्पा मारत जेवण झाले कि फिरायचं थोडं, हम् हां पेपरचे दिवस आहेत सध्या म्हणजे पेपर आमचे दहा जुलै चालू होतील, हां तर त्याच्यामुळे मग थोडं, हं, थोडं मंग जरा आलो आता गावाकडं पप्पाने वगैरे बोलीवलं धोंड्याच्या महिन्यासाठी. अं काय
तुम्ही बंधुराजे एकटेच आहेत काय? त एक दोघं
नाही नाही आम्ही दोघ जण आहे भाऊ, हं बहीण आहे एक
मोठी एक आहे.
नाही नाही छोटी आहे.
आमच्या सारखं आहे का म्हणून विचारयचं होत मोठ ते म्हणजे
नाही नाही छोटी आहे.
हम् हम्
हम्म म्हणजे सगळ्यात मोठा तुम्हीच आहे. सगळ्यात मोठा मीच आहे घरामधी म्हणजे म्हण हे मुलगा म्हणलं तर
हां हां आणि छोटे बंधू
सध्या बारावीला आहेत
हम्म हम्म आणि ताई
ताईचं आता बारावी झालेली आहे फक्त बारावी होऊन बीएला ऍडमिशन आहे फर्स्ट इयर ला सध्या. हम्म दुसरी तयारी अभ्यास- चालू आहे फक्त ते आता स्पर्धा परीक्षेच्या याचा-
बंधु राजेना म्हणायाच बघा म्हना पोलीस भरती वगैरे ये चाल चाल पाहिजे लोंगी दे बर अण मला पंधरा जेल म्हणायच मला पोलीस भरती वगैरे.
हा ते ते पहिलेपासून तिकडेच आहे ते तिकडेच करायचं. ह पूर्ण दिमाग तिकडच. सध्या आहे नाही नाही म्हणजे त्या फिल्ड मधीच पोलीस मध्ये, आर्मी मध्येच, म्हणजे पहिले पासून हा एकच करायचं तर करायच एकच नाही. मग डायरेक्ट शेतीच.
एक कस ना! लगेच सोपं जातं कधी एमपीएससी करतो कधी तलाठी करतो. कधी ग्रामसेवक करतो म्हणला ना?
मग माणूस ते अलग -अलग पूर्ण मग घेऊन जातं.
लवकर यश येत नाही. माणूस थकून जाते मग ते.
हम्म करा वाटत नाही जास्त वेळ माणसाला म्हणजे ही होई ना बुवा ती होईन म्हणजे म्हणजे माणूस थोडं माइंड
पेपरच हे पण वेगळं- आपल्यातो. कोणत्याला इंग्रजी असतय कोणाला गणित असतय कोणाला कोणतं त्यामुळ
पेपर तर कस बा की हे अवघड म्हणजे याच्यामध्ये या! आर्मी मधी एक तर मॅथ अवघड असेल तर पोललीस मध जीकी अवघड राहते. अन्. दुसऱ्या फीलल्डमध्ये अलग- अलग म्हणजे इकडलं टप राहतेात इकडं सोपं राहते असं. थोडं चेंज राहतात.
पोलीस भरती सोडलं तर बाकी सगळं एमपीएस सी कडे गेलं वाटत हम्म पोलीस भरती आणि शिक्षक भरती.
काय त्यांनी ते अग्निवर आणलेलं आहे. हा खूप खूप आमच्या इकडं बी खूप लागलेत, खूप मुलं लागली. आर्मी मध्ये हम्म.
देशसेवा होते त्यांच्याकडून.
हा सेवा होती मातर थोडं सरकार बघ ना ना.
ते होतं पण आता कसं आहे.
आता कसं रिटायरमेंटची पगार म्हणजे त्यांनी म्हणजे एवढं स्ट्रगलय.
दोन हजार पाचच्या नंतर सगळ्याचं पेन्शन गेलं
हा मग तेच पेन्शन आता आता आत्ता पेन्शन म्हणजेे जे शिक्षक लोकं होती. त्यांना बंद केलतं ना दोन हजार दोनच्या बाद त्यांना हा तेच पाच का दोनच्या बाद लागतील त्यांना पेन्शन बंद तर त्यांनी मोर्चे काढून हे. काढून ते
एनपीएस लावला लोकांना दुसऱ्यांना एनपीएस म्हणजे तुम्ही जमा करा आम्ही बी जमा करतो.
हा ते तसंच केले कायतरी हम्म चालते मग करा जेवण वगैरे.
हो चालतंय पुन्हा बघू मेसेज करतो तुम्हाला हो. काय म